हं हां
हॅलो
हां बोलं की
बोलं की
हां बोलं आंता उठले कायं रेसिपी
कायं
आंता रेसिपी भेटली
आंता बोलतंसर दुसरं कांहींतरी मी पेप्सी खायलोय
म्हणजे कायं?
पेप्सी खायांलोय पेप्सी ये
मलां सोडूंन
हां
खां खां एकटांच खां
तूं नौकर
हम्मं बोलं की
कायं कोणती
ते घरंला आमच्यां घरंला ये तुलां कॉर्नडथूंन देतो थूंन
हम्मं नको मलां कॉर्नेटो
हम्मं बरं नको कायं लक्षांत ठेवं लक्षांत ठेवं हं कायं पाहिजे.
कोल्डं कॉफी
अं येते तुलां करायलां
मंग कायं
सांग बघुं कसं करायचं
सांगू
हम्मं सांगकी मंग मी करुंन ठेवतो आणि तुलां देतो हम्मं देतो की
बरं सोपी आहे एवढं कायं अवघंड नाहीं कोल्डं कॉफी करायचं.
कायं
कोल्डं कॉफी करायचं कायं अवघंड नाहीं सोपांय आहे.
होयं कायं चहा चहा ठेवांयचा फ्रीजमध्यें कोल्डं-
नाही काय करायच माहितीये आपली- कोल्ड कॉफीची पावडर असते बघ
कोल्ड काॅफीची पावडर असत्या तस नाही घरात सगळ एकत्र करत्यात सगळ पहिल्यापासन
मग ते सांगालोय कॉफीचे पावडर असते की नाही विकत मिळत्या ती नाही ती कधी करतोस विकत आण आसामला जाय पाहिजे त्यासाठी, आसामला जाया पाहिजे त्यासाठी
तुम जायायच
चल घेऊन
तस तुझ
हम्म
हम्म्म बोल की पुढ काय
सांगायलो ना कॉफी पावडर घ्यायची
हां
आणि साखर घ्यायची
हां
आणि त्यामध्ये एक आपल बर्फाच हे नसते का फ्रीज मध्ये ठेवलेल आइस क्यूब
हां हां
ते घ्यायच
हां
आणि मिक्सरच्या भांड्यात सगळ टाकायच
काय
मिक्सरच्या भांड्यात टाकायच
हां पुढे काय
आणि त्याच अस क्रीम होपर्यंत कि नाही मिक्स करायच हां
हा हां हां म्हणजे अस हां भरपुर हे
मिक्स करायच हां साखर टाकायची राहिली साखर पण टाकायची साखर साखर टाकायची म्हटलो काय
हलवायच
हां मिक्स करायच क्रीम होपर्यंत आणि काचेचा ग्लास घ्यायचा काचेचा ग्लास घ्यायचा
हां
आणि त्यात ती क्रीम टाकायची
हां ओके पुढे काय
आणि त्याच्यावर न गार दूध टाकायच
गार दुध
होय मग कोल्ड कॉफी आहे ना गरम दुध टाकतोस मग काय सोप असते
एवढेच फक्त एवढेस संमत काय उपयोग
आणि मग त्यात बर्फ टाकायच आणि वरन अस चॉकलेट टाकायच
चॉकलेट मग एवढच अडीच मिनिटात झाली कोल्ड कॉफी काय उपयोग मोठी, लेंथी पाहिजे.
मग कोल्ड कॉफी छोटीच असत्या.
आता, हॉट कॉफी कर.
हॉट कॉफी तू सांग हॉट कॉफी, हॉट कॉफी सोप्पीच असते तु सांग हम्म हा.
ती कोल्ड कॉपी आहे की नाय गॅस वर ठेवायची हॉट कॉफी हाय ती.
नाही नाही पहिल्यापासून सांगायचं माझी कोल्ड कॉफी हॉट कॉफी करायलास तू हा.
आय तुझी अगं काय पहिलं पण बघू आय तु ने केलेली कोल्ड कॉफी घ्यायची नाय नाय असं होताय. मी असंच करते नाय नाय.
नाय नाय.
तर हा तूने गिफ्ट केलेली कोल्ड कॉफी घ्यायची हाय मग गॅस घे म तुला गॅसवर बसवायचं.
कसं गं
तो मग हॉट कॉपी पोटात तयार होते.
उम्म हम्म.
भारी दिसली भारी आहे.
सांगायची पी हॉट कॉफी जी.
ते नाही मी काय म्हणतोय
हम्म.
दहा मिनटं असं राहणार नाय.
काय
ऐक की
हम्म.
असंच जरा बोलायचं जरा थांबयचं.
हम्म थांब की पाच मिनिट थांब.
पाच मिंट थांबू बघूया की एक ट्राय करूया की कटोकट कधी बंद होते बघायचा.
बरं
एक दोन मिनिटानंतर बोलायचं.
हा.
किती झाले माहितीय काय अ चार झाले काय पाचला बरोबर थांबूया म्हणजे बरोबर आणि मग थांबायचं बघायचा कधी पण पुढच्याला आयडिया येते ना आपल्याला.
हें
कट झालं की मग मिळत नाही कट झालं नसलं की मग मिळते हा बोल की.
दहा मिनिट झाल्यावर आपोआप कॉल कट होतोय?
नाही तू कट केलीस ना मगाशी?
मामी म्हणालत्या दहा मिनिट झाले की आपोआप कट होते म्हणून.
आमचं का नाही आम्ही कट करते.
हम्म.
तुझं कट होते आपोआप हो?
त्यांचं होतेय मी पण आधी कट करतोय.
बघूया थांब आपण.
आधीच्या दहा मिनिटं होऊन गेलता ना.
होय दहा मिनिटं होऊन गेलतं आपलं.
हा
ते नव त्यांनी काय बोलाल्यात एवढं.
त्यांची विषय लय.
मग तिने बो तिने बोलाल्यात काय फक्त.
बोलाल्यात नाय नाय बोलाल्यात.
कधीपासून बोलवल्यात तिने.
दुपार पासून मी आता जेवन चालू केलं.
अआता त्यांचं झालं असेल.
अं चार पाच सहा सात राहिल्यात म्हटली.
एवढं म्हणजे एक नंबर. कंप्लीट झाला असेल मग आपण आपण एखाद्या हे करूया जरा
बरं तू चालू ठेव मी कलिंगड खाऊन येतो मग.
हां
तू चालू ठेव तोपर्यंत मी कलिंगड कापून खाऊन येतो.
चालतंय चालतंय.
हंम हा
बघूया थांब ट्राय करूया की आपण. मिळालं तर मिळालं चालतंय वन टू थ्री स्टार्ट
अच्छा अनारो काका. हॅलो हॅलो हॅलो हॅलो
बोल.
कट काय झालं नाही सोड म्हणजे दोन तीन मिनिटं. ऐक की माझं काय म्हणण होतं माहिती आहे काय?
काल
माझ्याकडे एक आयडिया हाय अनेक
काय बोल ए ह्याच्यावर नको सांगू ह्याच्यावर नको सांगू.
काय ओ ताई काय कर जाऊन दे की कर.
अरे रेकॉर्ड होतय फोन ह्याच्यावर नको सांगू.
बरं बरं
उगच काय
ती मुलगी नीचे करत्यात सगळं आयडीवर हे.
हं मग
अं ह्यांनी काय चेक होत ए आय चेक होतं न्हव.
होय.
मग
गप्प नंतर फोन करतोय तेव्हा सांग.
बरं चार वाजता सांगतो.
हां
तरी पण काय आता काय मला काही कळेना नाही यांच कॉलिंगचं.
बघ की वीस कॉल म्हणं वीस कॉल.
एवढं वीस कॉल दोन मिनिटाच असाय पाहिजे होतं
बघ की दहा मिनटं बोलायच म्हण
दोन जास्तीत जास्त पाच मिनट पाच मिनिटं असलं तर चाललं असत.
बघ की.
हे दहा मिनट म्हणल्यावर लई होतंय हे
किमान दहा मिनिटं म्हटलं म्हणजे त्या आधी कट करू शकतोय ना
काय झालं
किमान दहा मिनिटं म्हटलंय रे
किमान होय कमाल पाहिजे होत.
गप्प ये कमाल.
जास्तीत जास्त दहा अरे किमान
सहा मिनटं झाल्यावर कट करू शकतोय की
होय. किमान पाच मिनिटं आणि कमाला दहा मिनट असं पाहिजे हुतं
तू गबस
काय गबस
कायतरीच उगच
आय कमाल म्हणजे माहित हाय.
त काय
कमाल म्हणजे जास्तीत जास्त. आणि किमान म्हणजे कमीत कमी.
होय.
म जास्तीत जास्त दहापर्यंत दहा याच्या पर्यंत दहाच्या पुढ बोलायचं नाही.
ब हा होय होय पाच पाहिजे हुतं पाच
हम गप पाच काय. खरं फक्त पैस काय येना. म्हण हा आम्हाला द्या म्हणावं आओ दोन तीन हजार राहूदे आओ तीन हजार राहून द्या आज तीन हजार राहूनदे हजार द्या खरं कमी करा
व्हय
बघूया की कसं कसं झालं सोड आता
हो किमान म्हणजे
काय झालं.
किमान म्हटलय किमान दहा
किमान दहा म्हणजे दहा मिनिटं बोलणं कंपल्सरी हाय.
त्या आधी कट केलं तर चालतय.
ओ नाही त्या आधी कुठं
दहा मिनिटच बोलाय पाहिजे असं नाहीये किमान दहा मिनिटं
होयच किमान दहा बोलायलाच पाहिजे. नाही तर त्याच्यापेक्षा जास्त बोलू शकता. खर किमान दहा मिनिटं बोलायल पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी नाही. असा हाय ते.
काय
काय काय म चा चालू करून कट कर म्हणजे होतय सगळं
हा होय.
चालतय
कर कट कर झाली दहा मिनटं कर कट
हा थांब.